हॅलो
हा बोलला न वाहिनी हॅलो
हम् आपण रेसिपी वरून येतो येतोय रेसिपी वरून बोलूया का
काय
रेसिपी तुम्ही एक मला रेसिपी सांगा मी एक रेसिपी सांगते
चालेल चालेल हो बोला
कशा तुम्हाला कुठली गोष्ट येत नाही सांगा त्या गोष्टीची रेसिपी सांगता म
अ मला मांसवडी सांगा तुम्हाला मसवाडी आप प्रकार येतो का
ते नाही आहे तुम्हाला अ इकडं पनीरचे डिशेस वगैरे
तिकडचं कोल्हापूरच काय स्पेशल आहे व्हेज मध्ये
वेज मध्ये मिसळ स्पेशल आहे
मिसळ नाहीई भाजी मध्ये म्हणते
भाजी आम्ही काय करतो पाज काजुकरी करतो कधी पनीर करतो
बरं मग सांगा काजू करी सांगा मला
काजूकरी सांगू
हो
हम् का कळला ना पहिला शंभर ग्राम काजू घ्यायचा
हा
मग ते काजू शिजायला घालायचं उकडायला आणि त्यात उकडायला घालायचं हा आणि मग त्यात अ कांदा एक चार कांद घ्यायचे आण ते कट करून त्यात टाकाचे शिजायला
त्या काजूमध्ध्येच
काजूमध्येच टाकायचं
हा.
शिजायला ते कांदा ट्रान्सपरंट रूस परंट शिजवायच
ह
म्हणजे ते शिजून ना, असं ट्रान्सपरंट होतो. तोपर्यंत शिजवायचा ते शिजवू ते गार व्हायला कडायला ठेवायचं मग यात टोमॅटो तीन घ्यायचे. आणि ते मिक्सर ला लावायचं.
हम्म.
हा आणि त्यात मिक्सरला लावताना आलं लसूण कोथिंबीर टाकला तर चाल ते तेव्हा अ डायरेक्टच मग ते कडई तेल तेल टाकायचं आणि त्यात तेजपत्ता. आणि हे काय सांग ते फुलच त न
हा हा
ते फुल टाकायचं तेलात आणि त्याच्यामध्ये ते वा गेल्या नंतर त्यात टमॅटो प्युरी जे केल ना. लायच मग ते ते शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत टोमॅटो एकदा तेल सुटलं ना, कि मग अपण अ त्यात क काजूच जे पेस्ट केल ना, ते घालायच. आणि काजूच पेस्ट फिरवून घ्यायचं. कडना ते दिसपर्यंत ते गरम करून घ्यायचं. मासात चटणी मीठ ह हळद टाकायचं आणि तुम्हाला धनपूड वगैरे टाकायच असल तर ते टाकायचं.
अच्छा हा हा आणि मग हम
मग ते शिजवून घ्यायचं आपलं चटणी असे की नाही नॉर्मली तेच घालायचं.
हा
हा आणि एक काय करायचं एका मिक्सरमध्येध्ये कि नाही पनीर मसाला असतोय ना तो मसाला आणि दूध घालायच ते दुध आणि दुधाची शाही आणि ते घालायचं. आणि ते मिक्सरमध्येध्ये फिरवून घ्यायचं. म्हणजे ते क्र्रीमी फॉर्म मध्ये येतो ना
हा हा
मग आता ते आपण चटणीत प घातलेलं तेल वगैरे टलं ना त्याला त्या भाजीला तेल त्यान सुटल्यानंतर मग हे पेस्ट घालायच आणि त्याला फिरवून घ्यायचा पनीर मसाला आणि दूध घालून फिरवून घेतलेला मसाला त्यात घालायचा ते छान शिजलं ना त्याला पण तेल सुटेसपर्यंत शिजवून घ्यायचं मग त्याच्यानंतरच तुम्हाला हवं तेवढं पाणी वाढवायचं थोडं का घालून पाणी वाढवायच मग सगळं पूर्ण शिजल्यानंतर आम्ही आता जेवायला सर्व करणार आहे म्हटल्यानंतर ते काजू भाजून घ्यायचे तोप टाकून
हा
त्यात टाकून घेस
ओके मग ते काजू आपण म्हणजे दुधाती काय म्हणतात त्याला परतून जे घेणार आणि वरून टाकणार ते बग मऊ नाही येणार ना ते थोडं कडकच लाग
हा कडक राहण्यास साठीच आपण जेव जेवायच्या आधी टाकायचं शिजवून घ्यायचं नाही त्याला
हा का म्हणजे कडकच राहायला पाहिजे ओके
जेवणार असतो तेवाज त्याला प त्या भाजीत टाकायचं
ओके हम हां तस करायच
मग वरून कोथिंबीर कट करून टाकायचं
हो का करून बघेन मी आता रेसिपी ह तेवीस तारखेला हिच्या बर्डेच्या वेळी आता येणार आहे ना ददी वगैरे आई तेव्हा मी करून बघ ते
हम्म बघाव आणि साखर जरा साखर टाकायचा तेलात ते आपण टोमॅटो भाजत असतो की नाही
साखर
जरा नकळत साखर टाकायच जरा थोडं
साखर बरं मी टाकून बघते मी केलेले एकदा पण ते काजू घर असतो ना ओला काजू त्याची केलेली मग त्यालाच भिजवायची गरज नाही पडली फक्त कोमट पाण्यात टाकून त्याची ते वरची साल निघून जाते ना
हा ह ह. हे पण भिजवायला लागत नाही शिजवत होते, शिजवलं ना मी. हा शिजव
नाही हा काजू तुम्ही सांगितलेला सु सुकलेला काजू असणार ना, मी ते ओल्या काजूची केली होती काजू गर असतो ना बारीक बारीक हा ते ओल्या काजूची केली होती होती. बाकी अशीच प्रोसेस केली फक्त तर त्याला शिजवावं नाही लागलं होत मला, फक्त त्याला कोमट पाण्यात घातलं की ते सालट त्याच वरचं कवर वेगळं निघत म तस करून केलेली एकदा अस पण या चौव कशी लागते त्याची एकदा ही करून बघते म्हणजे चौव कळल त्याची चांगली लागते, की याची चांगली लागते.
ही पण चांगली लागते.
ह ना.
एकदा ट्राय करा, माझे मी माहेरी गेले ना मी सगळ्या प्रकार जेवण करून घणते भावाच नाही
चांगलंय म्हणजे रेसिपी येतात आणि आवड ही पाहिजे स्वयंपाकाची स्वयंपाकाची आवड असली की रेसिपी पी येतात आपोआप
मी माझ्या मावशीकडे गेलते आता परवा किचन मध्ये आमची मावशी सगळं काम करते फक्त तुमी म्हणा भाजी आहे ती तू कर. सगळं म करत. ह
ह ना.
हा.
त्याच्या हाताला पण टेस्ट असते म्हणजे करण्याची पद्धत चांगली असते. तडका चांगला लागतो. ते चांगली होते भाजी. असं असतं एकेकाच्या हाताला चौव पण नसते किती घातलं तरी चौव नसते.
चौव नसते.
हम्म.
तस मी नॉन वहेजिटेरियन आहे सगळं... नॉन व्हेज पण येते मला.
हो का अरे वा चांगलं मग...
आमच्या इकड कोल्हापूर...
हा हा हो मग ख... नाही तर मग... ते बनवताना म्हणजे... कम्फर्टेबल वाटतं तुम्हाला का असं...
नाही आम्ही खातो.
खात ना... क्यओके हां हां.
खातात सगळी..
ह मग खातात म्हटल्यावर काही हेच नाही.
ह टेनशन नच.
आम्ही खात नाही. माझं भाऊ खातो पण पुण्यात.. त्याल्यापासून त्याला लागली सवय तो खातो ह... मग घरात आम्ही... कोणी लेखात..
ह आता सगळी खातात तेवढं ये नाही.
हो खत आ... पुरष बाहेर जाऊन खातात ना, तर माझा भाऊ मित्रांमध्ये राह ो ना बॅचलर तर मग तो खातो. घरात नाही कधी आणत, पण तो बाहेर मित्रांमध्ये खातो. त्याच्या रूम वर मित्र ते बिर्याणी बनून खातात, मग तो खातो. आणि आई बाबा पण म्हणतात, तुला बाहेर खायचं तर खा घरी नको आनु.
हा बरोबर आहे. आमच्या मॅडम आहेत अ अ मला टॅली शिकवत होत्या ब्रह्मण हाईत. त्यांनी खातात, त्यांचे मिस्टर खात नव्हते.
अ मग ज्यांना खायची आवड आहे, ते खातात ना त्यांना कशाला घ्यायचं ते हो हम्.
हो. त्यांचे मिस्टर म्हणायचे तिला तु खा म्हणाचे! मी मला नको.
हम.
सर खायत नव्हते, पण त्या खायच्या मॅडम खायच्या.
बरे! मग त्या मैत्रिणींकडून वगैरे असं मागवत असतील ख्यायला?
होय होय मला पण बोलल्या होत्या घेऊन ये म्हणून, आणि कस आमच्या इ संध्याकाळी करतात ना आमच्या घरी.
ह ह.
काळी कसं घेऊन जायचं शिळ.
हो बरोबर हा
हा.
अ खातात ओ! बरीच लोक खातात. हम् खायला लागली. आणि आता असं ब्राह्मण आणि हे असं नाही राहिलं, कसं मिक्स झाल्यात ना जात ब्राहमणांच्या घरी मराठ्यांच्या पोरी या जातीच्या पोरी मग त्या खातातच ना. आपण म्हणजे अस जातीवाद नाही, सांगते फक्त, खातात हो आणि ज्याचं त्याचं पद्धत खायची, आवडत ते खातं
होय आण आता कोकणी ब्राह्मण आहेत ना इकडं
हम् हा हो खातात म्हणजे कोकणातला मेन खाद्यच ते ना मासे वगैरेच खातात ना तिकड सगळे लोक
कोकणी ब्राह्मणांच्याकडे
हम्
खर कणी खातात सगळे
हो आम्ही पण कोकणी ब्राह्मण आहे पण आमच्यात नाही खात कोणी. नाही, कोणीच नाही खात आमच्यात. कोकणी ब्राह्मण आहे पण कोणीच तज्ञांच असं
ब्राह्मणात, खातात म्हणे
हा का, म्हणजे त्यांच्या परिवारात खात असतील एक एक परिवार नसेल खात. तेच ज्याच्या त्याच्या आवडी निवडी
हा, ते पण आहेच कस त्यांच्या त्यांच्या मनान सारखाच
हो
त्यांच्या मनात आलं, आहे की नाही
अ हो मनात आलं आणि त्यांना चालत असेल तर खात असतील काहींना असं म्हणजे सहनच नाही होत वास पण नाही सहन होत मगाशा वेळी का?
ऐशुला ना?
हो नाही, काही लोकांना असा वास पण सहन नाही होत. आम्हाला पण म्हणजे वास आला तरी सहन नाही होत हा ते म्हणजे कधी खाल्लेलं नसतं किंवा कधी म्हणजे ते बघितलेलं नसतं म्हणून ते होतं काही लोक खातात.
आणि एक एकदा ती गोष्टीची सवय झाली ना आता समोर आता समजा तुम्ही हे आता मलाही आणी तुमच्यासमोर मराठ्यांची आम्ही किनई रोजच खातात
हा
तर तुम्हाला एक दिवस सवय होणार त्या वासाची
हा होणार, ती सारखा येऊन येऊन, त्या वासाची सवय ह असं आता आम्ही पण दमानं आहे आणि वर राहतात ना असं आजूबाजूला ते वेगळ्या प्रकारचं काहीतरी नॉनव्हेज वाटतं त्यांच्याकडे एवढा बेकार वास येतो खूप वास येतो घरात जेवायला पण नको होतं म्हणजे असं वाटतं खायलाच नको आपण आपल आपल्या घरात साधं पण जेवण खायला नको एवढा वास येतो ते वेगळ्या प्रकारची काहीतरी वाळलेल्या मासे असतात ते आणतात वाटत वे किळस वास येतो पण ते कसं आता आम्ही हो आम्ही खात नाही, म्हणून पण ती खातात तर त्यांना नसे ल असं
नाही त्यांना पण येतय ते वळलेलं माशाच वासलं सगळ्यांना येतोय.
हा का?
हा सगळ्यांना येतो वाळ्याला मास माशाच
तर ते असं वेगळंच आणि खूप जास्त उग्रट असा वास असतो त्याला
हम्म त्याला लई घाण वास आसतो ते आम्हाला सहन होत नाही.
हाय